ह हॅलो
हॅलो
हा यालाय का आवाजगं हॅलो हा जरा लेटच येते ग याच्यामध्ये आवाज
तेच की हा.
हो काय करते म आता.
काय नाही मेहंदी काढायची होती तिकडें गेलेलो.
अजून म्हणजे गेलीच नस का जॉब हुन.
युती. आता जाणार आहे म्हंटलं तोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुम्हाला फोन करूया गेले की परत ऐकायला मिळत नाही. तुम्ही काय करालाय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
अग आवाज देत आवाज येत नव्हता.
हा बरं झालं नाही कट करू नको फोन ते कट केलं काय परत तेवढं ते जे टास्कत ते ऍड होते लगेच ते म्हणजे आपण एवढंच बोललो असं. तेवढंच ऍड होतं ते काल कांचन असंच केलं का कांचन बोलता बोलता फोन कट. आवाज येत नव्हता म्हणून तो टा च बंद झाला माझ हम्म. हा तेवढंच अपलोड झाल एकशे सत्तर सेकंदच कायत अपलोड झालं.
काय हा हा
मी केलं गुशर मला माहित
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो अगं पाऊस आलाय कपडे पाऊस आलाय गड एकदमच पाऊस आला मोठ्यानी म दोन तीन कपडे बाहेरच होत ह तेच मी आता गेलो होती बाहेर आणायला हा घेतलं घेतलं अगे मम्मीनी सगळे कपडे काढली होती एकच पॅट राहिली होतीत बाहेर जन्सच राहिली परत राहून राहून असं झालं एकदा अचानकच आगास पाऊसाला हा. जास्त नाही पण आता थोडी भिजलीचग आता पाहिना किती तीन वाजलेत. तीन वाजता म्हणे कडक वाढली होती ती पॅन्ट.
व्हय.
ह्या मी आता पाऊस पडत होता मी चाललेलोच बाहेर आणायला तर म म्हटले मी सगळे कपडे आणले आता आणले म्हणले मी पण आलो रूम मध्ये आलो तर दिदी आली दिदी म्हणले अगं पाऊस पडतोय बाहेर जीन्स ओरली होती. बाहेर जान पाहिलं तर ते ममीला लक्षात नाही तिकडं जीन्स होती ती मात जाऊन जीन्स आणली दिदी. असं झालं मग काय चाललं तिकड.
निवांत आ सुट्टी सांगून आलेली भैय्या काल भेटले नाहीत मग म्हटलं आज आणि जायलाच पाहिजे उ भेटून सांगून तर येतो. शनिवार रविवार नाहीये.
हा हा मग सांगितलीस
नाही सांगा आता जाणार आणि सांगणार चार ते आठ आहे ना होता टायमिंग.
हा हा बरोबर बरोबर मग संध्याकाळी तेवढं जातेस काय आता?
होय चार ते आठ जातोय फुल दिवस येतो म्हणलोय मग आता लग्नासाठी चार ते आठ करालोय.
जाऊदे सोडबाय लग्न पण इम्पॉर्टंटच आहे. उगं परत सुट्टी पण मिळत नाही ग नंतर तुला आता जातो म्हणलं तु सुट्टी पण देणार नाही त्याली
होय म्हणून घेतलीच नाही सोमवारपासून येतो म्हटलं मी आता रविवारी लग्न आहे. हाय चालू. काढले ते चांगलं चांगलं पीस.
आहे काय त्यात काय चांगलं काय घ्यायसारखं?
एस. बो. री. च वगैरे काढल्यात पंधराशे, सताविषेचे पीस पंधराशे ला.
बई एवढं काय नोकत आता तेवढं बी बजेट नाही आता. आता आता स्वतः कमपर्यंत तसंच की ग. हच्याकडे कसं मागायचं सारख सारख बरं वाटत नाही.
होय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.